हॅलो.
हम.
हॅलो.
हा तुमचा आवाज येत का.
हा आवाज येतोय का माझा.
हा आमचा तुमचा येते काय आवाज.
हा हा येतोय येतो.
तुमचं चहा पाणी झालं.
हो हो झालं कि तूझ झालं का.
हा आमचं पण झालंय बघा.
हम्म काय कराल मग.
काय ना मग हो का बसला.
बसलोय. हा जेवण वगैरे अजून संध्याकाळी करत असेल.
काय म्हणलं हो.
जेवण ते संध्याकाळी करते ना म्हटलं अजून. उशीर असेल ना..?
होय हा संध्याकाळीच करता आम्ही.
हा हा. काय नवीन बनवतं का काय.?
दूध चपाती.
हा.
अ भाजी. आमटी हा तुमच्याकडे काय बनवत तुम्ही.
आमचं असत स्पेशल कधीतरी आम्ही पण हेच काहीत एक भाजी असते. परत आमटी बनवते चपाती मन भात हा. कधी तर काय तर बनवायचं असच.
हो ह.
हम्म.
तुमच्याकडे पाऊस यायला लागला ह आमच्याकडें बघा यायला लागले बघा.
हा हा आमच्या इकडे पण हाय चालू आहे पाऊस.
हा.
हम्म. अजून काय मग अजून काय करते.
अजून काय ना बघा आता अजून बसला मी
हा हा टी व्ही ते बघते का नाही मग घरी
हा लाईट गेलेय ना पावसामुळे
होय काय बघते टीवीत म्हणज तुला काय आवतय बघायलाीव्त
तेच गाण्या आणि कार कार्यक्रम
हा कुठला सिरियल बघते तू कुठला कार्यक्रम बघते
जेवष्टती
हाना
जो असती
जव असते नाही तू कुठला कार्यक्रम बघते म्हटलं टी व्ही वर ग
तेव का
हा कुठलं कार्यक्रम बघते
चुळाली घाटग
हा
आणि तुझ्यासाठी तुझंच चांगल
बघतू का हा -हा तुला पण आवड मग बघायला टिव्ही हा आमच्यात पण हाय टिव्ही आम्ही काय टीव्ही तेवढं जास्त बघत नाही मोबाईलच असतय म्हणून मोबाईल वापर जास्त आहे टीव्ही काय तेवढं नाही पोरगी तेवढं बघतेय ती यासाठी काय तर लावून द्यायचं
हो
हम्म
तुमच्या पोरगी शाळेला जाताव का
हा हो जाते की अंगणवाडीला घातलेय तिला इथं जाते गावात
चा
हम्म
तिचा आवाज ऐकूयला लागलाय बघा
पोंरीच माझ या
होय
हा तेच इथ आहे लहान आहे ना कळत नाही त्याला मध्ये -मध्ये बोलते हा
म
आता ती माझी मुलगी पण चार वर्षाची आहे अंगणवाडीला जाते
हम् लहानपणी तुम्हाला कुठला खेळ आवडायचा?
लहानपणी होय अ मी कबड्डी खेळायची जास्त कबड्डीच -कबड्डीच आवडत होत तर मला म्हणजे कसं स्पर्धा असायच्या ना वर्षातन एकदा तालूकास्तरीय परत जिल्हास्त स्तरीय तेव्हा आम्ही खेळणार आमचा एक गटच होत
होय काय
हा हम्म कबड्डी म्हणजे मला जास्त आवडायच एकदम परत कुठला म्हणजे हा हो कुठला खेळ आवडत नव्हता मला कबड्डी जास्त आवडायचा
हो का
हम्म तुला कुठला खेळ आवडतय?
आ मला खो- खो आणि
हा
गोरी
लगोर का हा हो ते पण छान आहे आम्ही ते लहानपणी खेळत होतो हा लगोरी ते पहिला लहानपणी खेळायचं आता काय नाही ल
होय
हम्म आम्ही खो- खो पण खेळणार शाळेत असताना पण जास्त म्हणजे कबड्डीच
होय
हम्म खेळत तास असल की मग सर दररोज एक-एक खेळ घेणार आम्हाला खो- खो म्हण कबड्डी परत क्रिकेट म्हण नाहीतर बस- बसून काहीतर सांगणार माहितीये हम्म...
तुम्ही काय काय नवीन बनवते म्हणजे पावभजी ते बनवते का तुम्ही
हो हो पावभाजी बनवते की मी
आम्हाला पण करायचंय ते चांगा बघू कसं करतं
हा हा थांबा एक न चांगत हॅलो
हा हॅलो
हा एक मिनटा सांगते
होम
हा पावभाजी वगैरेला पावभजीला भाजी कायला लागट सांगे कपयतातुला
हम
हा हे आपलं फ्लावर लागते
कर का
फावर परत बटाटा टोमॅटो आणि टोमॅटो बटाटा फ्लावरवर आणि कांदा बीट
हा हो
हा ते एवढं सगळं लागत भाज्या त्याला मग सगळं आपण आणायचं बाजारातून चांगलं
हो
असलेलं तजे आणून मग सगळ स्वच्छ सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यांना भाज्यांना धुून बारीक करायचं बारीक कट करून मग कुकरला शिजवायला ठेवायचं हा आणि बीट असते ना बीट काय करायचं ते पण स्वच्छ वरण सगळं धुवन वरचं साल काढून बारीक कट करून ते पण शज शिजवायला ठेवायचं
होय होय
हम हा मग शिजवून ते पण शिजून काय करायचे बीट मिक्सरला फिरवायचं ते
होय
हा आणि पाऊलच सगळं तिकड कुकरला लावलेला असतो ना आम्ही मग ते पूर्ण सगळं चांगलं शिजलं की मग काढायचं ते काढल्यावर मग सगळं हा रवी असते ना रवी रवीना असं बारीक करून घ्यायचं भाजी सगळं
हो होय
हा रवीन जर नाही चांगलं बारीक नाही झालं ना मग मिक्सर न तेवढंच थोडं थोडस फिरून घ्यायचं असं
ह
हा भाजी मग सगळं अस म्हणजे मिक्सर लागलं नाही तर रवीन बारीक झालं तर रवीन म्हणजे एक एक जीव व्हायला पाहिजे हा मग असं करून घ्यायचं झालं की मग सगळं परत हा मग फोले टाक ण आलं लसूणच पेस्ट करायचं
होय का
हा आल नसून आणि पावजला फक्त लाल तिखट घालायचं
होय
हा अंबारीच कुठला पण एक म्हणजे कलर येण्यासाठी तेथोडं चांगलं येतं म तांगल चला आ आणि पावभाजी मसाला म्हन परत धनिया पावडर गरम मसाला आणि एव्हरेस्ट हो एवढं सगळ मसाले लागतात त्याला
ह
हा हे सगळं नाही हे सगळं म्हणजे तयारी करून ठेवायचं पहिला पावभाजी करताना आपण
हो
हा मग फोडणी करताना काय टाकायचं बटर टाका नाहीत बटर बटर नाही तर तेल दोन्हीपैकी कुठला तरी वापरू शकतो आपण
होय
हा आणि तेल टाकायचं नाही तर तेल टाकून परत थोडस जिरे मोरी हा आले लसूण पेस्ट टाकायचे त्यात
होय
हा हे टाकून परत चांगलं त्याला परतून घ्यायचं त्याला चांगला तडका बसायला पाहिजे पहिला हो मग ते तड का बसलं की मग काय करायचं अ हे आपलं अ बीट असते ना बीट
होय
हा बीट पण बीट टाकायचं तेलातच कारण त्याला अ ते बीडचा वास येऊन नंतर मग ते पण त्याला चांगलं परतून घ्यायचं असं खूप खुश आहेत
हो हो
हा मग चांगलं परतून घेतलं की परत त्यात थोडस लाल त चट घालायचं मसाले टाकायचं सगळं पावभजीचं मन गरम मसाला धनिया पण हे सगळे मसाले थोडे थोडे टाकायचे त्याात हा हे टाकलं की मग काय करायचं आपण ते भाजी शिजवलेलं बारीक पिलेलं असते ना
होय
अ ते भाजी काय करायची ते पण तेलाच थोडं टाकायचं पहिला मग जास्त उशीर चांगलं म्हणजे असं तेल सुटायला पाहिजे तेवढ्या उशीर परतून घ्यायचं सगळं हा मग बा आपलं बटाटा पण असते ना बटाटा शिजून घेतलेला असते ना बटाटा पण काय करायचं चांगलं ते पण बारीक करून मग ते पण बटाटा त्या सगळं मिक्स करून झालं मग घालायचं मग चांगलं परतवायचं झाली मग भाजी आपली तयारी
बर
असं करायचं आणि चां ह काय करायचं जास्त अस पहिोड फोडणी दिलं ना जास्त म्हणजे तेला जास्त तखट वगैरे घालून खूप उशीर परतवायचे त्याच म्हणजे तेल सुटायला पाहिजे मग भाजीला कलर छान येते हो हा भाजीला कलर छान येत ते मग एकदम असं टेस्टी होते हो
हो
आणि सगळं झालं की मस्त वरण थोडं बटर टाकायचं न खाताना अं काय क कांदा अ को थिंबीर लिंबू सगळं घ्यायचं परत बाव पावला बटर लावून गरम करून मस्त बसायचं मग खायला एक एकदम एक नंबर लागते भाजी करून खालेची हा असं बनवायचं काय नाही खूप सोपी आहे पण एवढंच की भाज्या हो आणि छान आहे बक करून एकदा तू पण सगळं भाज्या आणायचं हा अजून काय मग
अजून हा तुमचं झाला का चहा पाणी
हो हो झाले क
तुमच्या मुलगी किती वेळा आहे आज
माझी मुलगी अंगणवाडीला जाते सकाळी जाते त हो सकाळी जाते ती अ सकाळी बघ साडेनऊ ला ते जाते परत बारापर्यंत घरी येते मग दिवसभर काय घरीच असते ति ना
होय का मुलगी एकटीच आहे अ
हो हो मुलगी एकी आहे परत लहान बाळक झाले आता लहान बाळे आहे माझे मुलगा य तो हो
हो
हम्म अ काय म्हणतीस मग जेवण मग
अजून काय होय करतो बघा आता
हम्म हम् पाऊस मोटे खलाणे
पाऊस जोरात पडायला लागले बघा
हा हा बरोबर बरोबर चालते ठेऊ का मग परत बोलू हा बाय
बाय
हा